हॅलो
हां बोला की
हा तेच म्हनंत होतो मी हम् जा ते केलंय पण मी मिस्टरांचं नावचच आहे आमचं तर ज- भ -ते करून एक वर्ष झाल्यानंतर तर आमच्या भांड्यासाठी नंबर आला आणि ते करून आता दोन वर्ष झाल्यात आता हा दोन वर्ष झाल्यात मार्चमध्ये पण अजून पेट्या मिळाल नाही आमाला
नाही काय?
लवकर -लवकर पण काय होत नाही
नाही काय हा -हा
हो
तुम्ही ते कधी केक कधी घरात तयार करताय केक?
नाही हो मी केक नाही केला कधी
हम्म मी पण कधी केलेलं नाही हो ते शिट्टी लावून कूक कूकरला काय करत्यात कि ते सोडा वगैरे घालून ते
होय एकदा प्रयत्न केलेला पण ते झाला नव्ह म्हणता बिघडला असते दुसऱ्यांदा केलाच नाही
हा- हा
किती वेळ झाल पस्तीस मिनिटं म तर ठेवलं बिस्किटचा केक बघा कोरोनाच्या टाईमालाच वाटत पस्तीस मिनिट ठेवायचं म्हटलं ते बारीक गॅस करून कडईवर ते आपलं दूध आणि बिस्किटच्या चुऱ्याचं मिश्रण केलेलं अस त्यात इनोच पाकीट घालून आणि तुम्हाला सांगतो पस्तीस मिनिटं वाट बघायलोय कुठ कुठलं काय ग गॅस जळायच लागायं काय होई नाही ते आता असं घिसको म्हणजे असं ओलसर- ओलसर होत आपला केक असं काढी टाकून आपण बघतोय कनी शिजलाय का म्हणजे चिकटलं तर नाही
चिकटल तर हा
असं ते चिकट- चिकटच यालत हा मग ते झालंच नव्हतं तेच चाळीस मिनिटं ते गॅस जळ- जळला पूर्ण
होय काय?
काय उपयोग झाला नाही म्हणजे परत मग मी प्रयत्न केला नाही
हा मी पण कधी केलेला नाहीये तो
हा
ते युट्यूबला पण रेसिपी बघतोय कधी तर बघायच म्हणतोय खर आणि नाही केलाच नाही केलं तर ते व्यवस्थित ये गप्प झोपू दे झोपू दे गबस
केलं तर व्हायला पाहिजे व्यवस्थित
होय पुन्हा करू वाटत नाही मग
नाहीतर काय माझ तसंच झालं की
इकडे देवराज- देवराज इकडेये तू
पोरांची नावं चांगलं ठेवलाय तूम्ही
हा हा देवराज आणी विराज विराज हा दुसर्याच विराज
हा
हम्म आणि काय मग?
ते लवकरात लवकर करून घ्या चांगलंय ते मोरांसाठी स्कॉलरशिप मिळत्या मोठ होईल तस ते जास्त- जास्त वाढत जात्या
होय- होय करणारच आपण ह्या महिन्यात करायचंच ठरवलंय
हा
मम हम
करून घ्या ते, पण ते लवकर लवकर काय होत नाही आपल्याला. काय मिळत नाही. हा त्याच्यामुळ ते कंटाळच येतोय आपल्याला, किती हेलपाटं तर घालायला लावत्यात.
काय
फोड आलं काय हे आलं काय ते आलं काय, खरं यायला तर पाहिजे नाय.
याय पाहिजे होय, एवढ्या सगळ्या लोकांचं म्हटल्यावर
हा पण ते ब्रॉडच काय नाही ते बंद पडणार असत तर काय नाही ते होत राहणार, येणार सगळ्यांना.
हा हा
असं येतंय.
हा हा तुम्ही मग जेवणामध्ये आणि काय असं वेगळं करताय?
वेगळं असं असतेच की पुरी पुरी, बासुंदी बासुंदी काय मी घरी करत नाही, बाहेरूनच आण म्हणजे आमच्यात दुध नसतंय ना सगळं आमच विकतच असतंय, आणि ते दुधात तवयला गॅस चूल पण पाहिजे ते पण नाही सगळं गॅस गॅसवर आटवून परवडणार पण नाही, असं आहे. हा, वाढलाय दर मिळना पण झाल्यात, काय स बोंबच झाल्या मध्ये तर एक महिना आम्ही चुलीवर गेलो बाहेर चूल घातली चूल घालायला जागा पण नाही घरात चूल घालून चालत नव्हत जा नव्हती चुलीला, गॅसच हाय ना सगळं आणि मग बाहेर चुल घातली, काय नवत मला कधी वैताग आलता. ते खरच की कस महिना काढलो पंचेचाळीस दिवसानंतर मिळणार म्हणलं टाके.
व्हय व्हय.
एक महिना लय दमवलं ते. आता जरा अ, होयच की म्हणून मी जास्त ते करत बसत नाय.
व्हय.
म्हणजे असतेय सारखं गोड असतेय सारखं. खिरीचा प्रकार जास्त करतोय, नॉनव्ह तांदळाची खीर, गव्हाची खीर, आमच्यात आवडत्यात सगळ्यांना सगळ्या खीरी आवडत्यात.
खीर कशी करताय?
तांदळाची खीर तुम्ही कधी केलं नाही का?
नाही कधी ओ, ते आमचे सासरे आहे की नाय गणपतीत ना करत्यात आम्ही आधीमधी कधी खीर करत नाही, कारण कोण खायतच नाहीत. ज्या दिवशी गणपती येत्यात ना, नाही कोण खाईत नाही आम्ही पण कधी गोड खायत नाही. गणपती येतेत ना त्या दिवशी आमच्याकडक की नाय मोदक आणि खीर कराय लागत्या. त्या दिवशी गव्हाची, गहू आणि तांदूळ मिक्स करून अशी करतात खीर.
होय त्या गणपतीत असत्या सगळीकडेच असत्या
हा
म आधी मधी पण करत नाहीसा व्हय?
नाहीच कधीच नाही मुलं पण आमची खाइत नाहीत आवो.
हा हा हा हा.
त्याज्यामुळं वर्षातनं एकदाच करतोय.
अ, मी तांदळाची खीर सांगू का तुम्हाला? करून बघता का? आपलं वासाचं तांदुळ आसत्यात नाय कोलमच मी कोलमच घेते तेच असतंय आमच्यात सोडा. ते तांदूळ एक अर्धी वाटी तांदूळ ब घ्यायच, आणि एक भिझत घालायचे.
ए विरु शांत बस फोन चालू हाय. कुणाचा फोन. फोन नाय कुणाचच. हा बोला.
वाटीत भिजत घालायच तांदूळ.
हा.
एक तासभर भिजल क नाय, मिक्सरच्या बारक्या भांड्यात बा
हा.
मिक्सरच्या बारक्या भांड्यात ते बारीक करून घ्यायचं. बारीक म्हणजे पेस्ट करायच नाही जरा मोठं मोठंच ठेवायंच बरडं बरड. हा नुसतं एक दोन वेळा चालू बंद चालू बंद करायच ते होतेय लगेच. आणि ते झाल ती पेस्ट काढून घ्यायचं. आणि एक जाडबुडाच पातेल आपल्या खिरीच पातेल असते की, म्हणजे एक पासा वाटत खीर होईल असं आपल्या घरातल्यांच्या अंदाजान तेवढं फ त जाडबुडाच पातेलं घेऊन त्यात ती पेस्ट एक चमचा भर तो तूप घालायच पहिला. दोन चमचे घालायचे. त्याच्यावर ती पेस्ट परतून घ्यायची. परतलग नाही छान असा वास सुटला जरा लालसर होते तांदूळ ते. पेस्ट सगळी, आणि मग त्यात दूध घालायचं एक अर्धा लिटर. हो दूध करन दुधाचे करणार असला तर दूध घालायचं नाही तर थोडं त्यात पाणी मिक्स करून घालायचं. चालतय ते मग ते घालायच्यात. आणि ते एका अर्धा तास असं शिजू द्यायचं. ते तांदूळ शिजतात आणि ते दूध पण आटत जात. त्यां ते दोनी मिळून असं घट्ट होत येते.
हा.
तांदूळ जस जस शिजतील तस आणि दूध आटेल तसं हे दोन्ही एक जीव होते आणि घट्ट होते. मग आपल्याला समजतयचं की शिजल्या केवढं आपल्याला केवढं घट तर पाहिजे. त्याच्यावर बघून मग साखर, वेलदोडाच फोड आणि काजू, बदाम काजू, बदाम पण तुपातन कोण परतून घेते मी कच्चेत घालतोय बारीक अस चिरतोय काप करून आणि कच्चच घालते त का तुपात परताय गेलं की करप त्यातच
करपत्यात हा.
हा मग ते कसतर लागत्यात त्यापेक्षा कच्चेच उलट छान शिजतात पण आणि पण होत्यात. ते टाकायच साखर घालायचे. आणि एक उकळी येऊ द्यायचं आणि बंद करायचं. हा माझ्या वर्षी काय असते हा दुधातलेच असत्या. आमच्या सगळ्यांना आवडत्याच की आणि एखाद वेळेस मॅड मिल्क पावडर पण असत्या घरात हा आणून ठेवते मी कशात पण येत होत्या नाही पडदिशी दूध एखाद असते नसते खराब पण होतय त्याच्यामुळे मिल्क पावडर ठेवते मग ती मिल्क पावडर एक दोन चमचे घातले क नई तेस अशी फेड्यासारखी येत्या, सेम बासुंदी सारख. हां मिल्क पावडरपण चव लई छान येत्या, आणि घ घट्ट पण लगेच होतयं. ह. अस. ते वाढ तुम्ही वापरता कधी मिल्क पावडर
न्हाय वो कधी वापरली.
अ तिकडे मिळ मिळत असेल की सगळीकडे मिळत्या.
अ कधी घेतलेल नाही मिळत असल म्हणजे दूध ना दध दुधाची असते काय
हा दुधाची पावडर.
हा हा घेेत ते आमच्या चुलत सासूबाई आहेत त्यांचे काय जनावर नाही त्याच्यामुळे त्यां क नई अ दूध पावडर आणायच्या त्या.
हा. दूध. दूध पावडर आईन वेळेला बरं पडत्या ओ. चहा पण लई छान होतोयं ताना क्रीम सार होय. चव वेगळीच लागत्या दूध पावडरचा दूध करतोय ना आपण तरच पाणी घालवून आपण दूध करतो त्याच आणि ते दुधाच चहा करायचो लई भारी चहा लागतोयं.
होय का?
हा.
हम्म हम्.
असं ते आपण बाहेर पेत नाही का बासुंदी चहा
हा, हा, हा, हा, हा.
ओरिजिनल दुधापेक्षा त्या दुधाच आवडतय सगळ्यांना आणि मग काय - - खिरीत तेन घालतोय. आव, आमच्यात सारखी आणायला लागते मला पावडर दुधाची.
हां हां काय तर असं वेगळं केलं की कधीतरी ते बरं वाटतय हो.
होय आणि संकष्टीला असं कायतर कायतर असत्यात उपवास सोडायला तर त्याच्यामुळे शक्य तो माझं खिरच असतयं. एकदा शेवयाच करायची. एकदा तांदळाची करायची. कधी गहु अस असेल म्हणजे वारणा बाजारात आणले असले तर, मग गव्हाची खीर पावशेर पावशेरचेच करतोय. बस होत्या तेवढ्याच दोन टाइम होत्यात. पावसाची खिर आमच्या घरातल्यांना होय.
हां हां
दुधाची साय घालून खायचं खीरमध्ये. ते पण छान लागतय.
होय काय शाही घालायची काय? हां हां.
दूध असतयं तेन करून खावुन बघायची.
हा. हा. बघतो की.
आणि तुम्हाला असं- - दूप पावडरची चव भारी येत्या. आणि जर ते आपण पिल्याशिवाय ते समजणार नाही तुम्हाला.
नाही होय कधीतरी आणून बघतो आम्ही ते दूध असल्यामुळे कधी ते आणले नाही ओ.
हा तुमचं दुध घरचच अस
घरच असतयं हा त्याच्यामुळं. ह. कॉल हेऊत आलाय काय? एक पाच मिनिटात करां आता ते जरा डॉक्टरांचा म्हणजे आमच्या जनावरांचा डॉक् कास फोन या लागलाय.
तुम्ही मला फोन करता काय?
हा स मी झाल्या व करतो की ह.
हा बरं ठीक कय.
हा चालेल.